त मेकम हॅलो. हा म हो सकाळी त भू पर हा. हो येत येत भूपरागाच म्हण म भुपाळी वगैरे भूपरागातलं. हे होते ना कवन होती भुपाळी वगैरे जी म्हटली जाते देवळांमध्ये. अ तर त्याचा होतो परिणाम होतो वन. पचार म्हणून म्हणजे रोगांवर पण उपचार पद्ध म्हणून. उपयोग होतो अस आहेिरी आहे ती नर. म्हणा ना रामक्षा जी आपल्याला उपयोगी पडते रामरक्षा म्हट. कवचेच आहे ना आपल्या आरोग्यासाठी. नायकापूर्वी तर मनात म्हटलं जायचं ए व एखादी व्यक्ती आजारी असेल. त्याला उत्पत्ती लावून हा त्या. अंगारा होत तो लावला रामक्षा म्हणत आला अंगारा तयार हो. तोपर्यंत तो लावला तरी आजारी माणसाला उपयोग होतो.
होत होतो म्हणतात हा आणि इवन जे म्हणतात ना की ज्यांना. बोलायला अडचण हा तर त्यांनी ते राम राम ती रम. रामी मनोरमी हे म्हणा हा हा आणि. विष्णू सहस्त्र नाम म्हणायला होत नाही हा म्हणजे. हा एक श्लोक म्हणल तर त विष्णू सहस्त नाम म्हणल्याच्या. तेवढं मितय. हा मिीळत आता अधिक मासामध्येझ ठेवण्यासाठी. ज्यांना विष्णू सहस्त्र नामबाबा नाही जमत कारण त्याचे उच्चार हेध्येय आहेत. तर आणि हा.
मला जेवढं ऐकलं म्हणजे जेव्हाव्हा जमत होतं ना रेकॉर्डिंग ऐकायचं ऍटलिस्ट
हा ऍटलिस्टवर तर पत पुुषोत्तमग असा गरज म्हणजे काहीतरी काही त्याम यत
हॅलो तुम्ही जागा बदलली का परत आवाज यायला हा आता आला बर क्लिअर हा मध्येच जर आवाज काहीतरी होतो बते हा हा बोला बोला
बोलते कारण काय होतंय मग बाकीचा गोंंगट नको कारण मी हल्लेच नाही तिथ बून दिले आण हा छोटा झोपला होत होत झोप म्हणून तो उठला की मग होत नाही
हा म्हटलं मला तर टास आलेत ना त्याच्यामटलं करून टाकू ना तेवढं होऊन जाईल तुमच पण होईल माझं पण होईल जेवढ्या वेळ आता होऊन जाईल असं म्हंटलं म
म्हणून मी खर कॉल के नाही बाकी कारण माझे जास्त टाईम नव्हत शिल्लक मी म्हणलं की म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला का कॉल केला कारण म्हणलं की हा मी आहे का आता ठीक तस आमच्या मध्ये काय झालं की तुमच माझ बोलणं फोन करायच म्हणाले खर काय झालं अ एक दिवस खूप म्हणजे खूप ऊन होत उन्हाळ्याच आणि एक ज्याच्या नेक्स्ट डे इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला अ अ
आणि मध्ये तुमचं कोणतरी बाळपणा हा ह तेच तुम्ही म्हटलं होत बाळात पण हे होत
हा मग तो आजारी मग सारखं नाहीच म्हणजे व्हायचंच नाही आणि त्यानंतर काय झालं माझ्या घरी येणार मावशी त्या गावाला गेल्यामुळे मला थोड भांडी वगैरे घसावी लागली मी आजारी पडले माझ्या मुळ माझी मुलगी आजारी पडली आणि एक करत एक कस सासू सासरे आणि मिस्टर सगळे हा म ते चार दिवस त्यातच गेले म्हटलं की म्हणून तुमच्याशी बोलायचं बोलायचं म्हणाले राहिलं
आ ती मुलग आजारी पडला मग नवरा आजारी पडला मग मी आजारी पडले ते केल्या केल्या ठ झाल ते होऊन मी परत प्रवास केला प्रवास करून आले तर परत आता मी जुलाब उलट्या सुरू झाल्या हा दोन दिष केले काल काल तर पूर्ण केला आज जरा मी बरी वाटते मला म्हटलं आता करूया म्हट नेमं कॉलरा टॅक्री कट झाली की य इतक्या वर्ष वाईट झाली होती माझी
सांभाळवं लागतं पाणी म्हणा
हा ते तसच झालं असेल ते मी गेले होते इकडेच तुम लोन वेळाला आरोहण पणून विदेते ना मी त्या ब्रविद उदरणी शिबिर होत आरोहण लो जव काहीतरीझ म्हणजे सांगू तुमला मनशक्ती केंद्र ना त्याच्या जरा पुढे मागे आहे तर हा पण सुंदर आश्रम आहे निसर्ग रम्य आहे आणि जेवढ क उत्तम आहे मला का बाजय माझ दोन पण अत्यंत जेवन अ सात्विक आणि सुंदर जेवण म्हणजे आणि व्यवस्थित सगळं देत होत म्हणजे काचा नाश्ता व्यवस्थित चहा परत दुपारचं जेवण परत चहा आलायचा चहा छान होत आल्याचा वेगळा अस त्यांचा हा आणि वर त आल्याच म्हणजे काढाच म्हणूया आप थंडी पासून ज आहे त्याच्यानंतर परत थोड रात्रीच व्यवस्थित जेवण
ते
सकाळी सहाार सात सहाार वर्ग सोबत प चहा पिऊन झांतर मध म गॅप असयची थोडीफार पण दहाला थांय आणि मग बर सकाळ सहाच्या तीन वाजता त्यांचं होतं म्हणजे मी शुक्रवारी शुारी गेल्यानंतरप जेवण झालं त्याच्यांतर म अख्खा दिवसांचं हे सहा ते द पूर्ण वेळ सकाळचे सहा ते रात्री दहा हे पूर्णपण होत आणि रविवारच्या साधारण बा एक वाजेपर्यंत त्यांनी वर्ग घेतला मग जेवण झालं जेवण झाल्यानंतर मग आम्ही निधा निघालो पण पाणी ख ब आल व्यवस्थितब आहे
हम् हम
तर त्यांचा केला होता तर ब्रह्मविदवाल्याने खूप सुंदर होता प्रश्नच नाही म्हणजे छान छान वाटलं आणि परिसर पण अ हो परिसर पण किती मोठा आहे हो सुटला त्यानी सांगितलं फक्त त्याच्यामध्ये काय असं पण तुम्ही जाऊ शकताण तुमच्या एक व्यक्ती साधं पाहिजे जाणारी म्हणजे ब्रमविद्या साधक असेल ना तर बाकी कोणी आले तुमच्यावर चार जण तरी का फरक नाही त्यांना हा आणि मी विचार केला क आपण रिसॉर्टचा विचार फक्त तिथे स्विमिंगूल नाही पण रिसॉर्ट ला वगैरेलो तसेच आपण पैसे घालतच ना मग त्याच्यापेथे असं शांत वा वातावरण आणि व्हायब्रेशन चांगली कारण क ते लोक सकाळ हे असतात हा त्याच्यामुळे हेरट छान वाटलं एव्हन मी घरच्याला पण म्हणत आपण वेगळं सेपरेटली पण कारणी एक साधक आहे तरी पास झालं ना बाकीच आहे तु का फरक नाही पडला म्हणजे त्यामुळे चालूत म्हणजे असं तसं कुठेतरी जाण्यापेक्षा हे बरं एकच आहे ब या रूम मध टीव्ही नाहीये पण आता टीव्हीची गरज नाही मोबाईल मध्ये नेटवर्क नेटवर्क तेेतात ते त्याच
आपण चालो कशासाठी हा नाही आहे
हा म्हणजे अगदीच हा पण जातो पण हा नाही तिथ वेळच नाही तुम्हाला बघ
हा
अरे म्हणजे आपल्याबरोर जे कडडेट आली अस तिच्याशी बोलायला आपल्यालाळ फक् पाच पाच मिनट तेव्हा आपण काय म्हणतो टॉयलेटला जाऊ कव्हा हे जाऊ झालं तितक वेळ केला तेवढंच होत थंडीमुळे होत टॉयलेटला एक त आप
अ नाही नाही बरोबर आणि तिकडं लोणावळा म्हणजे हा नाही लोणावळ्या साईड ला डोंगर हिरवगार खूप आहे त्यामुळे तिथं असता आणि तसं उन्हाळ्यात पण वारं बडवतंय
सौंदर्याची निसर्ग सौंद तू हळत होती असं मला वाटलं आणि आमच्यासारख्या शहरात लोकांना तर नाही बघून म्हटले अरे वा असं झालं ते
नाही नाही तेच तेच असं एरवी पण आपण लोणावळ्याला गेलो उन्हाळ्यात जरी गेलो तर तिथं गारवा जाणवतो वर जाईल तसा
कोणाच श हे करा त्यापेक्षा नथिर ब इकडे तिकडे कोणाकडे. ववड्या आप स्थिर आपला असेल बर आध्यामिक केंद्र.
कटकट नाही काय नाही पाहुण्यांकडे. गे तरी आल्यावर पाहण्याकडे जरी गेलं तरी आल्यावर हे. झा ते ते म्हणलं ते अस केलं ते अस ते गेलं कशाला असं होते.
आ मी म्हटलं माहेरी गेल्यासारखो. बाहेर के तरी हात लागेल काम्हाला.
जेवायचं यायचं करायचं. आणि प्लस मनाला शांती ती शांती.
खूप छान वाटलं मला बरं वाटलं आणि एव मी शिवथरखळला पण जाणार होते. पण सव भााव तेव्हाच मी म्हटते ना आमच्या त गाची तब्य. त्यां मग मी नव्हते केले शू तर घळला पण ते पण म आठ दिवसाच होत. ते त्याचे अठरा ते पंचावन्न वयोगटक लोकांसाठी होते. ते प्लिकेशन मी केलं होत ते ते हे होत. अ वैवाहिक समुपदेशांसारखं म्हणजे दासबोधातलं सगळ्या. ते हे करणार होते विषद करणार होते सगळं सुंदर होता उपक्रम. पण ते पावसाचा पण दिवसाच आहे आम्ही तिथ
हा नाही काय होतय थोड पावसाळ्यात ना. कि फार आपली तब्येत सांभाळवी लागते असं नाही की छोटे आणि मोठ हे सगळ्यांनाच कारण हे व्हायरल झालं की
हो हो आणिच इथे कस होत आता इथे कस आरवळण मध्ये व्यवस्थित. प्रॉपर हॉटेल सारखं होत पण शिवतरगडला कस होत तुम्हाला गुंफार काही. म्हणे अस आपण जंगलात राहो. नाही असं का टेंट मध्ये कस राहत त साईलच होत होत व्यवस्थित. ति पण मला वाटत नाहींतर त्यांचा अभिप्राय आला त्याच्यावर जेण वेळ सगळ्यां. चांगलं होत पण राहण्याच्या एक दारव्यावर. मोकळ्याच्यात होत राहणं अस थोडं हवेचा त्रास झाला असता कदाचित शक्य होत.
जा ते जर व्यवस्थित. आपल्याला एन्जॉय नाही करायला मिळालं तर मग वाटतय की. ते उपयोग नाही तिथे जाऊन तब्येत औषध गोळी घेण्यापेक्षा निवांत असत. त्यांना गेलेलं बरं वाटतं.
हो हो हो त्याच्यामुळे ते पण ते सगळ्या झा म्हण. पावसाळ तिथलं नैसर्गिक सौंदर्य छान असतं धबधबे वगैरे तिकडे असतात पण आताित. परला दिवशी रायगड जिल्ह्यात खूपचवस् र का झा त्या म्हट बर म्हणजे चुून गेल. क तर असं. कारण हा प्रवास आणि तो प्रवासामध्ये फक्त फार दिवसाच अंतर होता म्हण शुद्थर. अलग अलग. पाच दिवसांनी आरवंड ला जाणारते म्हणजे शिवतरगड झालं आरावड सक्सेस झाला एवढं. हो एकतरी झालं खूप झालं.
हा काय नसल्यापेक्षा एकतरी झालं. आणि छान झालं दहा ते दहा असण्यापेक्षा दहा करण्यापेक्षा एक. एकच करावं एकच असावं छान असावं असं म्हणतात ते बरं आहे.
ते झालं देवाच्या मनात जेवढं होतं तेवढं आपल्याकडचत. करून घेतलं देवाने असं म्हणायचं हो हो तुम्हाला. वेळ आहे का तुम्ही पण आता हात ांबून परत जेवढं होईल.
हा.
जेवढ होईल तेवढ तुम्ही सांगा तुम्हाला थां म्हणून सांगा नर आ. आ् थांबवत्या.
हा करा करा ओके हा हा